हॅलो
हॅलो
हा बोल की फोन केल तस
काय तुम्ही मोठी माणसं आता आमचा कोण उचडला
अरे आता फोन उचलाता कायला
काय तुम्हाला चित्र काढायला लागग आपणलना नाही सांग
अरे अरे नाही रे कामात जरास कामाात त रे त्यामुळे चला ना
म्हटठी माणच तु मी
अ आम्ही मोठी माणसं आह तुम्ही तू श तनुमान स्वयंण तुम्ही कशी अभ्यासू मुठठी माणस सो तुम्हाला सगळ्यांना माहित असते आम्ही काय आहे आम्ही कलाकार आहे लहान ते आमच्या कलावर जगणार आह आम्ही
ह का
होय आम्हाला कायती आम्ही तेवढंच काढणार आमच्या छंदासाठी आम छंद असतेिमु आवडते पॅशन म्हणून
आम्ही काय आम्ही काय करीत ना बापा
का कराच रे तेवढं त रे कायतरी करा तुझं काय पॅशन आहे
अ चित्र तर काढता येत नाही बघून काढतोय असं काय हे नाही येत नाही स्वतःच्या मनाने काय येत नाही काढाला नम बघन पण अवघड वगैरे असल की डोपं फिते मग मला येत नाही एवढी चांगली नाही चित्रकला माझी
मग दुसरं काय पैसे ना तुझ
सध्या तरी रीलसच बघते
एकच बा शेंद्रीच बघ नाही
मग कन्सिस्टन्सी कळशीत कळशी
कनसिस्टनसी ह बघा शब्द बघा तुमचे कन्सिस्टन्सी कुठ कि घेता बाबर मोठठी माण तू म्हणून त सोयम ना तर जेन्युअनली वापरते जेन्युअनली कनेक्शन असा वापरते. मला म्हणताना तुमच्या दोघ जेन्युनली कनेक्शन आहेत. आणि तू कन्सिस्टन्सी वापराला आहेस आता ते सते्याकड काय ऐकाय राहिलाय बघ शब्द कुठला तरी
ऐकवलं ऐकवलं थांब.
शब्द बघा कसली मोठी आहेत. आम्हाला मला आता इंग्लिश मीडियमून कुठले शब्द माहित नाहीत.
त्यात काय आता एवढं मोठं
बोल की फोन केलता रे
काय नाही जरा चित्र काढावा कसं काढायचं का नाही बघ का म्हणलं तुम्ही काय आम्हाला मार्गदर्शन देत जा की आणि
अ मार्गदर्शन आम्हाला दे आता मार्गदर्शन
काय मोटी माणस झालाय रे तुम्ही फोन उचलण आता
हो अरे खरोखर च्या ना काम होतं जरा हह
ऐनी मे वगैरे काहीतरी
अनिमे अनिमे काय आलं मला मेल का फिमेल मुलगा
हा मेल अन मुलगाच.
मग हम् कसा काढणार म्हणजे हाफ असा ल लहान बॉय काढणार म्हणजे लहान मुलगा का मिडल एज म ला का मेन असं किंवा मन फोरा टाईप अस म्हणजे त एकदम हिरो टाईप अस मागण दे नवरा फार्मिंग करणारा असा तो विलन टाईप काढणार आहेस.
मिडल एज मधला असा
मिडल एज म्हणणा का बॉय
हम्म
तू कुठली बघितलास अशी एनिमेशन
नाय रे लय नाही बगीतली बघा लगलोय थोड थोड भटले. नावगून न माहिती ब गर तची
म्हणजे ब कसा कॅरेक्टर असतोय ते काय बघितलेस काय कुठला तरी म्, हणजे असं डोळ्यासमोर समज एक आता कुठ? कुठ तरी रीलस वर तू एखादा कुठला कॅरेक्टर बघितला आहेस. कि त्याचे केस म्हण का लाल असतात कसा आहे कुठला कॉलेज आहे मधला आहे का कुठला? आसा
अ ती येल्लो कलरची तो केजी
हा.
त्यो
अरे कसं मला काय ना एल्यू केल्याची केस सगळ्यां किती जणांची तर त्या आणि कहीतर
ना थांब थांब हुम ऑरेंज कलरचा ड्रेस असतोय येलो कलर
हा हा हा हा कळाल सोड तेचा वर नरु टू
नरोटो रे हा
हाया मा बा सोप्पा आहे त्याच शान्या एकदम सोपं तला सांगतो मी
हा
जास्त काय आवगड पहिला त्याच पहिला आपण अ तू डोरी म्हणून काढला असेल एकदा नाही कधीतरी हा तशा टाईप मध्येच फक्त कसा आहे त्याला डोरेमॉन कसा गोल होता ह्याला गोल आपल रेगुलर पाहिला आपण लाहान स काडायला तुला जेवडा फेस हवा तेवढा
हा
हा मग मधने एकरेश ओढयची बरोबर बरोबर सर्कलला दोन भाग करण्यासारखी हा ते झालं किंवा साईड ना एक जॉ लाईन आपली जॉ लाईन असे की ने
हा
हा तशी एक साईड न बरोबर सर्कला ज कनेक्ट होते त्या लाईन ला शेवटपर्यंत टच होते काढाची ती काढलीस कि मग आपली हानवटी असते की ने
हा
हनवटीची बरोबर अशी जराशी जिथं ट्रॅगल तयार होते ना तो त्यांच्या जरा असं वर काढायची ड्रॉ करायची लाईन ती ड्रॉ केलास की मग तो तुझा निमा फेस झाला निमा फेस झाला तिथं जी ज जॉलाईन तयार झाली आ कली सर्कल रफ करायचे आतला तो सर्कल असते ना त निम्मारफ करायचा वरचा का करायचा नाही खालचा तेवढा रूफ करायचा त ज्या ट्रॅंगल मधला जॉईंट हो तो मग दोन लाईन ओढायच्या बरोबर त्या बरोबर सर्कल क नाही खालचा तो आतला त्यांच्यात जरा स ओढ्याच्या आणि त्याच तिथं नाग नाग म्हणजे म्हणून तुला कळतेच की कि डोळे आणि नाक कसे ते जर तू बघून काढत असशील बघून जर काढत असशील तर तुला कळेल काय करायचं माहिती आहे बघून काढत असलास तर एक कुठला तरी ॲप ड्रॉइंग टूल म्हणून ड्रॉइंग टूल डाउनलोड करायचा त्याचे जॉमेट्री फिगर्स चेंज असतात कि ने तो ऍप डाउनलोड करायचा मला आता मी वापरत हो तो करा आता मला गरज नाही मी तुला नाव सांगतो तेव्हा डाउनलोड मार
कुठला
त्यांच्यावर सिमेट्रिकली सगळं जो फिगर्स येतात म्हणजे आकृत्या असतात की नाही लाईन मण सर्कल म्हण हाफ सर्कल ट्रँगल स्क्वेअर रेक्ट्रॅगल त्यांनी सगळे येतात त्यांच्यात जमेट्रिक फिगर्स मग ते त्या कॅरेक्ट कॅरेक्टरचा फोटो घ्यायचा त्या कॅरेक्टरचा तिथ लावयचा आणि त्यांच्यावर तिने सगळे ते काढायचे म्हणजे त्याचा फेस ला बरोबर टच होऊन सर्कल लावा मग तिथ ट्रँगल लाय जन पर्यंत मग त्यांच्या जरा एक लाईन हाफ ओढायची परत त्यांच्यावर जर असं घ्यायचं तर रेक्टरेंगल तिथं लावायच असे हळूहळू करायचं तुला एकदा दोनदा कळणार नाही जरा खरा नंतर नंतर जस जस कळले म्हणजे कळते करत करत तू युट्युब वरन पहिला तू शेडिंग करणार आहेस का हॅचिंग करणार आहेस का कलर करणार रेगुलर
हा रेग्युलच करा करे नक
शेडिंग म्हणजे काय आपण पेन्सिल पूर्णशी त्यांच्यावर ड्रॉ पेन्सिलला रंगवतो आणि आपण तू ब लहान असताना केला असेल की बोट फिरवते बघ त्याच्यावरून त्या पेन्सिलच्या ड्रॉंग ज प्रेन्सिन पेन्सिलने ड्रॉ केलेला आहे की नाही हा रफ करण्यासाठी. ब्रश टाईप फिरवते की नाही ते त्याला शेडिंग बोलतात.
हा
िंग म्हणजे काय जी स्मॉल तू रील ला आला असेल बघ एका दुसरा कुठल्या तरी ड्रॉइंगचा की अशा रेषा वड्याल्या असतात बारीक बारीक बारीक बारीक त्याच्यात बॉक्स... एकदम बारीक बॉक्स असतात बघ. अशा तिरक्या हुब्या म्हन आडव्या म्हण रे... आवडलेले असतात आणि ते नची तरतर करतातो.
हा बघितलंय मी ते रील रीलच आलेली कसली तरी तशी.
हा त्याला हे... चिंग बोलतंय ते पण ते हचिंग कसा आहे माहि तिला जरा. व्यवस्थित लेअर फ्लो यायलागतोय कारणकी ते कसा असते हॅचिंग ला. सुरुवातीला तुला एकदम पेंट करायला लागतेिंग स्ट्रेट लाईन. जेवळ तु फेन...... म. हळू फेंट वर न डार्क जरा सॉफ्ट सॉफ्ट होऊन मग जरा अजून जरा हारड्ट होन. मग एकदम हार्ड मग एकदम डार्क असा टोन द्याय लागतात ते. आणि रेग्युलर म्हटला अस तर मग काय रेग्युलर कलर करायचा. जेव म शेडजरी केलास की आता समज. हा माझा स्काय ब्ल्यू आहे स्काय ब्ल्यू च्या खालती तू समज मला आ तिझी शर्ट घातला मी. स्काय ब्लू कलरचा त्याच्यावर शेडू कुठली तरी पळत असते त्याच्यावर मग त्याच्यावर जरासा त्या स्काय ब्लू. त्याला असा डार्क ब्लू कलर एक वापरायचं आणि तिथ रंगवाचा जिथ शेड पडलाय.. न शेड पडाला आणि शेडिंगच तुला सांगतो कसं करायचं. आता समज डावीकडनं एक लाईट आल्या..
ह
क सूर्याची समज सूर्य आता समज बरोबर आपल्या डावीकडे जरा वर आहे. म्हणजे एक सत्तर डिग्रीच्या अँगला आहे. सूर्य मग तिथंन जर लाईट. पडत असली तर. तिकडला जो भाग आहे की नाही तो फेंट का एकदम करायचा आणि या साइडचा. जिथं शॅडो पडत नाहीं तिथे डार्क ठेवाचा मी आता हे. कसं ओळखायचं ते पण सांगतो तुला मी एक सर्कल काढायचा तु लाहान. तुम्हाला ड्रॉईंगाचा कधी विषय होता शाळेत. हा मग त्याच्यात सांगितलं असेल बघ सर्कल काढून त्याचं शेडिंग करायच. रिअलिस्टिक सारखं हम् आहात तुम्ही. तुम्ही.
आम्हाला आ आम्ही मर मराठी मीडियमला.
हा मग मराठी मिडियमला तर उलट लिहिलं आणि शिकवतात इंग्लिश मिडियमपेक्षा.
हे नाही असल बाकी्याच नाही अभ्यासच शिकत.
अ चांगला चांगला.
अस असतं.
तुला सांगतो तु सर्क बॉल काढलासकी नाही सर्कल काढायचा. आणि समज त्या बॉलच्या बरोर जरासा तिर्क. सण सूर्य लाईट पास. तथ तर काय करायचं माहितीय तो तेवढाच सर्कल आपण करायचा तिथं आत करायचा ते पण सर्कल करा ओवेल शेप मध्ये जर असा सर्कल करा ड्रॉ करायला ओवेल शेपमध्येध्ये आत बरोबर वरती टॉप ला साईड ला खालती ज अस असं आणि तू त साच ठेवाचा आणि ति ज्या बरोबर जे कडेला लाईन आहे ना कडेला सर्कल चा भोर्डरारक खल्न त्याच्या ऑपोजिट साइडच्या अपोजिट साईड ना डार्क ार्क ार्कार्क पॉफ्टॉफ्ट सॉफ्टॉफ लाईट असं करून करत आजं ड्रॉ त्याच्याने तुला कळते बघ मी तुला फोटो पण पाठवतो ते का की मी कस गेले किंवा आणि त्या जे स्टेप्स म्हणत पाहतोतो त्याच्यानुसार तुला कळते बघ कस काढयचं कस नाही पला एक काम कर जरा हेचिंग करणार असस तर मी शेडिंग हॅचिंगच्या शेडिंगचा बॉक्स पाठवतो तुला केलेला आहे मी लाईट मध्ये केलेला आहे लाईट होतो मिड टोन डार्क टोन असं केत गेलेलं आहे मी ठेवला मी माझला तो अगोदर केलेला आहे त तसा जायड ते पाठवते मी तुला बघ मग कसं काय करयते नाही झालं तर काय मला सांग मी करून देतो मग तुलाच काढून देतो चित्र
चालते
बघ तू जाय जाव
व ह
हम्
का ते सांगतेय तुला काय ते
हा हा चालते बघ काय ते मी पाठतोते तुला
हा चालते
हा